हॅलो हा बोल की.
जेवलास?
नाही आजुन, तू?
नाहीय आत्ता जेवनार.
हम्म हम्म.
मला वाटलं हे जव गेलेस. कामव.
नाही. अजून चालू नाही झालेलं.
हा हा. मग आणि काय?
काय नाही बग चालूय आता ऍडमिशनच चालुय. मित्र फोन कराल्यात कसं कसं भरायचं?
बर. विषय काय काय टाकलास ह्यावेळी?
हम्म.
विषय काय काढालायस?
तर यावेेळेस म्हणलं तर आमचं कॉस्टिंग मेजर असल्यामुळं चार विषय आमच फिक्सच आहेत. त्यानंतर न दोन आता ग्रुप केल्यात त्यात. ए ग्रुप आणि बी ग्रुप त्यात तीस तीस मुलांनी फक्त नावं देऊ शकतात असं.
म्हणजे मला काय कळाल नाय.
म्हणजे आता आमचं फर्स्ट इयरला कस, इ ए ते जी पर्यंत ग्रुप होते.
बर. हा म्हणजे प्रत्येक हेच्यात.
हा आता सेकंड इयर ला त्या सगळ्यांमध्ये तीन भाग केल्यात.
त्यात आणि तीन तीन भाग केल्यात.
हा तीन तीन म्हणजे तीन डिपार्टमेंट केले आहेत. एक डिपार्टमेंट आहे ते अकाउंटन्सीचं. दुसरं बिझनेस. डमिट्र सेंसर आणि तिसरा कॉस्टिंगस
बरं मग तू कुठलं आताय?
मी कॉस्टिंगच्या ह्याच्यात आहे.
अकाउंला का येल नाहीस म
तर माझं फर्स्ट इयर ला कॉस्टिंग असल्यामुळे आम्हाला अकाउंट घेता येत नाही.
म्हणजे अकाउंट पण होतंस की खरं तुम्हाला
अकाउंट होतं की खरं आता मेजर आमचं कॉस्टिंग असल्यामुळे ते घेता येत नाही.
बर.
तर आमची पूर्ण डिग्री ही कॉस्टिंग मध न होणार.
बर म्हणजे कॉस्टिक मध्ये मास्टर आहे सारखं.
स्ेशलाेशन कॉस्टिंग म
बरं.
तस अकाउंट मध्ये बघितलं अस तर त्यात ते तीन डिपार्टमेंट मध्ये आणि ग्रुप आहेत. सब ग्रुप.
हा.
तसं अकाउंटन्सी मध्ये पाच ग्रुप आहेत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये चार आहेत आणि आमच कॉस्टिंग म दोन ग्रुप आहेत
बर.
त्यातलं आता आमच कॉस्टिंग मधल्या दोन मधला मी बी घेतला.
बीबी म देखाय.
बी मध्ये हे इंग्लिश फॉर एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर बिझनेस असा आहे.
हा हा हा बर तनी ना ना कुठ घेतली मग
कोण?
अ न्या ना
त्यांनान पण तेच घेतले खर त्यांना काल संध्याकाळी ऍडमिशन केले त्यामु लाग गल का नाही सांगता येत नाही त्याच
फिकित असतो तुम्हा
फीच काय बोललेलं नाहीत अजून उद्या कॉलेज वर गेल्यावकर
हा आणि मग बाकीचा विषय कुठलं.
बाकी म्हणलास तर विषयांची नावं जरा बघायला पाहिजे. पहिला आमचा. कॉस्टिंग थड अससणार रे.
पॉस्टिंग खडकायची.
तर आमचं फर्स्ट इयरला बघितलं अस तर कॉस्टिंग फर्स्ट अँड कॉस्टिंग सेकंड असं होतं.
हा.
फस्ट सेमिस्टर ला कॉस्टिंग वन होतं.
बर.
सेकंड ला कॉस्टिंग टूथ
हा.
मता थर्ड आहे.
हा हा हा अ बाकी मग इंग्लिश त्यानंतर मग कुठला आणि मॅथ असल...
हम्म आहे की हे प्रिन्सिपल ऑफ अनटरप्रिनरशिप... पब्लिक फायनान्स... इंगलश फॉ कम्युिक... किशन... आणि एक प्रोजेक्ट आहे.
प्रोजेक्ट कुठला.
प्रोजेक्ट आता कॉलेज चालू झाला होती सांगणार.
हम्म हम् आता तू काच करणार.
कायती.
म्हणजे आता तू जाणार मग ते जे लेक्चर होणार तू गेल्यानंतर तेच....
तेचं काय आता विचारायचं कुणाला तर.
म्हणजे इथ तरी तू जाणार की तिला रोजच.
माझे दहा ते सहा टायमिंग आहे.
जला बेला बाहेर पडा.
म्हणजे पहिले दोन लेक्चरच होतात.
हा म्हणजे आता तुला ति सा हे काढून घ्याला पाहिकीे खरं तुला...
काय परमिशन होय ते अर्ज करायला पाहिजे. प्रिंसिपलला.. त्याच्यावर प्रिन्सिपल... ची सई घ्यायची.
हम्म.
त प्रिन्सिपलला पटायला पाहिजे.
आता कस कसं पटातं ते...
तीच किंमत ते अर्ज लिहीतानाच व्यवस्थित लिहायचा कुणीकडे काम आहे ते लिहायचं
हा
तस तस ल्हायला लागतय सगळ
हो मग सोडते नाही तर ते कस आपल्या तर कार्यक्रम असला तर शिपाई सोडत नाहीत माग घरी
होय
म तेच आहे काय कारण मागच्या मी पण अनुभव घेतला
हम्म काय अर्ज लिहिताना काय होत प्रॉब्लेम नाही आता सीएमए करणारे मित्र आहेत
हा
त्यांना विचारायच तुम्ही अर्ज कसा लिहिलेला त्या पद्धतीने ल्हायचा ता
सिएएमए पण करणारे तुमच्या वर्गात पण आहेत
होय कॉस्टिंग हे मेज मेन म्हणजे म्हणे सीएमए करणाऱ्यांसाठी चांगला आहे.
हा सिएम़एमेचा फुलफॉर्मच काहीतरी तर आसतय ना.
कॉस्टन मॅनेजमेंट अकाउंटंट.
कॉस्टन कस अस
हे सीएमए चा फुल फॉर्म तोच आहे. कॉस्टन मॅनेजमेंट अकाउंटंट.
अँड अकाउंट कास्टिंग मॅनेजमेंट अकाउंट काउंटर अस असल त्यावर फुल फॉर्म.
कॉस्ट अँड मॅनेजमेंट किंवा कॉस्ट इन मॅनेजमेंट असं काहीतर आहे.
हम् हम् बर.
तुमचं कधी चालू होणार?
आमच होइल आता, आमच पण आता डायरेेक्ट लँग्वेज चालू करतील.
म्हणजे किती तारीखला?
एकतर उद्यापसनं नाही तर मग परवा नाही तर मग तेवीस तारखेला.
तेवीस.
हां.
म्हणजे सोमवार का मंगळवार येते तेव्हा.
होय.
तुमचे सब्जेक्ट हाय तसे असणार आहेत का बदलणार आणि?
आमचं बदलणार की मागच्या सेमिस्ट, आमचं मोस्टली एकच असतोय दरवेळी बघ मॅथस.
हम. सेम असते बाकी सगळे बदलतात.
लँग्वेज बदलत्यात आणि लई तर लई आय के एस सेम असतोय.
आय के एस तुम्हाला हायर सेकंड इयरला?
काय माहित नाही, बघितलेलं नाहीत मी अजून विषय, आता बघााच ऍडमिशन करताना.
कारण की आयकेएस हे प्रत्येक डिपार्टमेंटला फक्त फर्स्ट इयरलाच आहे सब्जेक्ट. तर आमचे आयकेएस ची मॅडम म्हणत होती.
बर.
सेकंड इयरला वगैरे काय आयकेएसचा सब्जेक्ट
हा हा. काय नसेल पण मग. काय विषय नाही.
तर आमच्या पाया गेल असत तुला म्हणल थर्ड सेम ला फेल प्रोजेक्ट आहे. तसच फोर्थ सेम ला गेलास की एन्वयरमेंटल सायन्स आहे.
एन्व्हायरमेंटल सायन्स.
हम् आपल अकरावी बारावी वर तसं एनव्हायरर्मेन्ट
हा हा तुझा काय बॅक नाही ना कुठला?
नाही.
तन्मया च क्लिअर कराया पाहिजे तन्मयला.
त्यांची पण काय तर री एक्झाम होणार आहे बहुतेक लवकर. किंवा ल थर्ड सेमला घेतील.
थर्ड सेमलाच की.
हम्म. आमच इंग्लिशच सर म्हणतं होत आम मला ज्यांच ज्यांच बॅक आहेत त्यांनी, कॉलेज मध्ये येऊन चौकशी करून जावायला सांग म्हणलेत.
हां.
रीएक्झामच काहीतरी फॉर्म वगैरे भरायच काय तर हाय बहुतेक.
हां.
ते सर म्हणत होतं ज्यांच बॅक आहेत त्यांनी, कॉलेज वर येऊन चौकशी करून जायला सांग. सांगा असं म्हणत. तर ते तन्याला सांगायच तेवढं
हम्म.
आणि.
आणि काय नाही बॉ, परवा तुला लॅपटॉप बघायला गेल तास ना.
होय गेलतो की.
कुणाला तुला काय शांत्याला?
त्याला.
काय पसंद पडला का नाही?
नाही आहेत पण, कसं आहे सेकंड हँड तिस पर्यंत तरी जात्यात.
हम्म.
तेन ता कसं आमच्यान पाहिजे तरी, त्याला प्रोसेसर आणि रॅम
हां तुमचं तर ते प्रोग्रामिंग च येतय नई.
ह बाकीचं काही नसलं तरी चालेल त्याला एवढ.
स्टोरेज वगैरे जरा लागणार की.
हम्म. पण आता मेन ते जेवा लोड पडतोय तेवा ते लागते. त बघाच. आता त्यात त्यो म्हणलाय की, रॅमच्या किंमती पुढे हून वाढणार आहेत. त्यामुळं लॅप टॉप आणि फोनच्या किमती पण, पुढं जाऊन वाढणारं.
हम्म हम्म.
असा ईषय हाय म्हणजे जे आत्ता समज तीसला मिळते ते पुढं जाऊन चाळीस पन्नास ला जाणारं.
हम्म एवढं लेन एवढं लगेज नाही वाढणार वीस हजार न. तीसचा चाळीस पर्यंत जाईल.
का आता काय होते काय माहित, आताचं मी मीओ फोन घेतला.
हा.
दो मी कावा चेक केला मार्च मध्ये
हम्म.
जो फोन कितीला होता जो फोन समज एक पंधराला होता. तु मे महिन्यात वीस पर्यंत पोचलेला.
आता तुझाा विवो टी फाइव्ह एक्स आहे ना.
नाही टीफाय कुठला? ती फाय नव्ह ह्यो. माझा हे जा आहे वाय वाय किती वाय ट्वेंटी वन हां.
टिफोर एक आलाय का नाही मार्केटमध्ये मध्ये अजून
नाही जास्त करून कारण तो मी जावा मार्च मध्ये विचार केला. जी चाललेलं ते त किंमत एकवीस ते तेवीस मध्ये होती आणि आता तिची किंमत गेल्या सव्वीस पर्यंत आणि त्याच्या बाकीचा आणि जे असत की नाही आपल्याला खर्च. काय कास् बाबा तिचा ऑनलाईन असल्या ह ते पर तिथ जर तुला हप्त्यावरतीन करायचं असल तर ती अठ्ठावीस पर्यंत जाते.
कोणता म्हणालास तू?
टी सिरीज
टी सिरीज
हो.
आता मी माझा फोन घ्यायच्या वेळेस टीफोर एक घेणार होत विवो
हा.
खरं त असं मार्केटमध्ये सेल ला अजून आलेला नव्हता ऑनलाईन लाच होता तो.
हा तेच ते अज ऑन जास्त कोण ते ऑनलाईनच आहे रे.
तेच की तेव्हा काय तर अठरा वीस हजारला होत त.
हा हा.
आत्ता आणि काय तर कमी झालं.
हा कमी कुठलं फोन काय कमी होत न्हता वाडा. तज नाहीले.
अरे म्हणजे मॉडेल जुनच आले नवीन मॉडेल आले की जुन्याची जरा किंमत कमी करतात नाही.
हा हा ते ते होते सर काय माता काय होते कारण आता हि माझ्याकड आहे ज जुन मॉडेल होतं फोरजी मधलं.
हम्म.
बंद झाले ते ह्याच्या्याकड आहे. हा म्हणट नव्हत ब्रँड काढ.
हा तो.
हम्म आणि हे नवीन मॉडे फाव जी वा. असा फरक आहे जुने मॉडेल फाय जी मध्ये आलेयत रे. आणि तण्याचं जे मॉडेल होत. ते मला पूर्ण आपल्या ह्याच्यात एखाद्या दुकानात दिसलं. ते पण एकच बॉक्स.
एकच?
हा.
ज त्याचा पण स्टॉक जास्त अवेलेबल नसतो. पु ना
नाही तिथ तेवढा पुुरतं काडलेलं म्हणते तने.
हम्म. हम्म.
बर, बर चालतय, ठेवू काय?
चालतय, चालतय.
हा.